हॅलो आवाज येतोय हा येतोय बोल की गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग काय चाललेय
काय नाही बघ आता म्हणलं जरा बसले आवरायचं चाललय बोल की काय विषय सकाळ सकाळ म्हणजे नाष्टा बिष्टा बनवायचा
हम्म कुठला नाष्टा अचानकच गॅस संपलाय आणि मग मग काय करायचं सांग, म्हणून मग बसलेलं निवांत मग म्हंटलं तू आशिल फ्री वगैरे काय तरी रेसिपी वगैरे सांगशील
हा, गॅस संप पलाय मग तुम्ही लावला नाही काय नंबर.
अग नाही ना तुला माहितीय कि किती शॉर्टेज चालू आहे नंबर लावला ना पंधरा दिवस मग ते कुठ काय एक खूप दिवसांनी या लागल्या आता गाडी वगैरे दारात म्हणजे गॅस टाकीची. आणि पहा. पण किती झालंय आणि मध्ये शॉर्टेज किती चालु होतं माहिती आहे ना. तुला?
होय.
तेच सगळा विचार करून अगोदरच नंबर लावलेला पण अजूनही आलं नाही अग त्यांच्याशी फोन त्यांना म्हणजे किती कॉन्टॅक्ट केला सारखं सारखं फोन करतोय हे करतोय.
आता तू जिथे राहते तिथे तू चूल पण पेटवू शकत. नाईस.
नाही तरी इथं चुल पेटवली की मग काय दंगाचा आग म्हणून तर आणि काय चुल पेटवायला पण काय सामान वगैरे नाही का जरी पण कुठ तरी म्हणजे मॅनेज केलं तर
बिना गॅसच तुला असं काहीतरी नाश्ता पाहिजे ना. आता हेल्दी नाश्ता करायला पाहिजे.
होय आता मग काय करू, तोपर्यंत तरी खायला पाहिजेच.
हा मग आता चिरमुरे बिरमुरे पण चे काहीतरी भेळ बीळ करून. हा पण आता सकाळी नाष्टा म्हटल्यावर मग इडली खातीस का बिना गॅसची सांगीन कसं करायच?
बिना गॅस ची इडली.
हा.
कसं काय ग, सांग बघू?
बिना गॅसची थांब थाम इडली म्हणल्यावर त्याला वाफायला लागणार कणी.
हा तेच तर
हा बरोबर आहे बरोबर आहे. एक रेसिपी होती ग, नाळाची चटणी कर.
हा.
आपल्याला गॅस लागत नाही. आणि त्याला पण कसं करायचं, मायते आ.. नारळा नारळा, महाराष्ट्र. ते बघ, ओलां नारळ घे. मोठा मोठा काप किंवा ते, ओवून घे, जस पाहिजे तस. आणि त्याच्यामध्ये, दोन मिरच्या एक, आल्याचा तुकडा टाक, लसून टाकायचा नाही, त्यात कोथिंबीर टाक. आणि दर वेळेस मी काय करते हरभ बरेचेच डाळ भाजून घेते. आता तर तुला गॅस नाही म्हणल्यावर काही फुटाने डाळ टाक.
हम्म बर बर.
हा.. फुटाण डाळ घालून फिरवते. चांगलं.
हा.
फिरवलीस कनी अ.. तुला एक राईस, सांगते कस बनवायाच हा म्हणजे, इडली टाईप मध्येच पण कस, पण आता इडली आपली वाफवलेली असतीया
हो बरोबर
पोहे घे, पोहे भिजव चांगलं
हा
पोहे भिजवल्यानंतर न त्यामध्ये सगळं ह्याचा मसाल टाकायचं, म्हणजे सांबर मसाला तेन चटपटीत करायचं. सगळं त्याला म्हंजे जस एक प्रकारे आपण भेळ बनवतोय बघ
हा हा हा म्हणजे सगळे जे मसाले असतात
सांबर मसाला टाक, थोडस मीठ टाक, गरळे अ लाल तिखट तेल टाक आणि आ म्हणजे तो राईस सारखाच व्हायला पाहिजे.
हा हा हा
काय खर ते मिक्सरला जर तू फिरवलीस ती पोहे तेन तर त्याला तू वाफवायला त गॅस लागणार अ मग तू वाफवायच नाय पोह्याला तसच दहा मिन सोडायचं आणि एक हे घे अ बाऊलमध्ये लाल म्हणजे चिंचेचं पाणी तेन करायचं चिंच आणि गुळाचं पाणी टाकायचं त्या ह्याच्यात पोहे म्हणजे असं ती एक प्रकारे भेळच खरं ते लागणार वेगळी टेस्ट
हा हा हा
ती ही रेसिपी हाय बघ ही साऊथची रेसिपी ये हा आणि त्याला नारळाची चटणी सोबत तू खाऊ शकतेस. ह
बर बर मग मी काय विचार केलेला आता सकाळच्या वेळेत तुझ्याकडून काहीतरी घ्यायचं रेसिपी आणि दुपारी आपण ते म्हणजे कसं उन्हाळा चालु हाय मग थोडस ऊन वगैरे असणार मग फ्रूट कस्टर्डग म ते फु सगळ्या फळांचं म्हणजे जेणेकरून आता तुला माहिती
देऊ शकतीस तू
हा आणि फळ फ्रुट कस्टड केलं तरी पण चालेल म्हणजे बघ ना फळात जीवनसत्व वगैरे पण अस
हो आणि सकाळच्या वेळेस मग ज्यूस करून पी ग हे बेस्ट आहे सकाळी ज्यूस कर दहा करा वाजता हे करून खा म्हणजे पोट भरेल आणि सॅलड वगैरे हायेत ना सॅलड कापून खा जेणेकरून म्हणजे पटपट पण होऊन जाईल आणि तुला गॅस मिळ पर्यंतच की संध्याकाळी तुझा गॅस अव्हेलेबल होईलच की,
अग नाही फोन केला होता त्यांना ते म्हणतात की दोन द दिवस तरी लाग
म आता दोन दिवस म्हटल्यावर तुला नो गॅस
नो गॅस
अगं बघ ना, या युद्धामुळं किती आपल्या म्हणजे, सामान्य माणसावर म्हण किंवा जगावरच कसलं संकट आलंय. गॅसचा इतका तुटवडा पेट्रोलचा तुटवडा आता पेट्रोलला एक तुम्ही वर्जन घेऊ शकताय म्हणजे, पेट्रोलला ऑप्शन काय हाय, की बाबा तुम्ही इलेक्ट्रिक गाडी पळवू शकताय. सायकलचा जमाना येऊ शकतोय पण जास्त काय करायचं जिथं आता गावामध्ये चुल पेटवतात बरोबर हाय. आता कांच्यासाठी. ठिकाण राहतीच सिटी मध्ये अपार्टमेंट मध्ये तिथे कस चूल पेटवणार ना. आणि तिथं कुठलं सामग्री आणि काय. मग त्या इंडक्शन त्या लाईट वरच्या, आपण त्या लाईट वरची ती भांडी वेगळी असणार.
लाईट वरच घ्यायच आणि तू एकदा मला बोललेलीस बघ सैर ज्या म्हणजे मग तसं करायचं म्हणजे, लाईट बिल पण कमी येतंय आणि आपण त्याच्यावरती वापरू पण शकतो.
सौर पॅनल जितकं बसविल तुला माहिती आहे. काय अ सातार मध्ये एक गाव आहे काय त्या गावाचं मला नाव माहित नाही. अ त्या जिल्ह्यात आहे तेे अ तिथलं पहिलंच चौरऊर्जा मुक्त गाव आहे म्हणजे, त्या गावात पूर्ण सगळ्यां सौरभ पॅनल आहेत आणि इलेक्ट्रिक नाही तिथं कारण सौर ऊर्जेवरच त्यांचं सगळं चालतंय. सौर पहिलं गाव आहे ते.
किती मस्त बघकी म्हणजे, डायरेक्टली सूर्यापासून मह जी ऊर्जा तयार ते आप लवकर.
आणि मी युट्यूब ला एक बघितलेलं. काय, असा डब्बा होता आणि त्या डब्यामध्ये ते बघितलीस असशील की, आपण लहानपणी त्या सूर्याच्या भिंगान जाळ लावत होतो बघ.
हा, होय होय होय बरोबर आहे.
मध्ये ना त्यांनी एक अस मशीन बनवलेलं. म्हणजे, काच होती आणि ती सूर्याचे किरण ना त्या म्हणजे, डबा असायचे त्या डब्यामध्ये आपण अन्न शिजवायचं भात आमटी काय, तुला टाकायचं ते सगळं टाकायच मिक्स करायचं आणि ठेवायचं. आणि ते सूर्याच्या किरणाने एका तासत हुन जाते काय. आणि ते हळूहळू जल्या मुळे आता आपण गॅस वगैरे फास्ट करतोय. गॅसची टेस्ट वेगळी लागत्या ते हळूहळू शिजल्यामुळ एक वेगळं लागत्या टेस्ट त्याची.
आणि आपण म्हणतोय बघ आता उगच मला गॅस संपलाय म्हणून जाणवलं आपण जास्त शिजलेलं अन्न खातोय अग जास्त शिजलेलं अन्न खाल्ल्यामु नाही त्यातलं सगळं जीवन सत्वत जातय आता तू बघितली नाहीस पूर्वीच्या काळातली लोक कसं फक्त कच्च अन्न खातो त बस म्हणजे कंद मुळ ाळे वगैरे जे काही गाजर वगैरे म्हणजे जे जमिनीची आत होती तेच ते जास्तीत जास्त खात होते मग त्यांना त्यांची किती शक्ती वगैरे होती त्यानंतर अग्नीचा शोध लागल्यानंतर फूल मग चुली नंतर हे काय काय मॉडर्न गॅस आता इले शेगडी असे सगळ येत गेले पण आपण म्हणतोय की नाही ते म्हणजे आता बघ भाजीच एखादी आपण किती शिजवतोय शिजवतोय शिजवतो आणि मेन म्हणजे भाजीव आपण देट काढून टाकतोय, आणि ते देटातच जीवन सत्व असतं
आणि आजकाल तुला सांगू काय आपण शाळेमध्ये शिकलो की नाही भाज्या धुून चिराव्यात पण ज्या जुन्याच होत्या बघ म्हणजे जुन्या आजी ते ना आपल्या त्या अगं काय करायच्या चिरायच्या आणि मग धुवायच्या कारण त्यांना ते सोपं वाटायचं नाही.
होय बरोबर आहे.
सगळं जीवनसत्व जाते त्या पालेभाज्यातलं ज्या वेळेस आपण धुून चिरतो त्यावेेळेस त्यामध्ये जीवनसत्व असते आणि चिरून धुतल्यावर ते सगळंच जाणार की ग
आणि तुला माहित आहेय अ आता म्हणजे आता मेथीची भाजी शे शेतीची भाजी मेथीची भाजी निवडलेली चांगली ग आणि काही लोक ती चिरतात मग चिरल्यामुळें नाही त्याच्यात ते कडूचं प्रमाण असत की नाही ते वाढतंय. आणि मग लोक म्हणतात की भाजी
बरोबर आहे तुला सांगू माझ्या घरी पण हेच होतं. म्हणजे माझे मम्मी काय करायची धुवायची आणि चचेरायची आणि ती जर वेगळंच लागायचं अगं ती मेथीची भाजी आणि माझ्या मावशीने एकदा भाजी केलेली काय? दम बारीक खुंडलेली खर चिरली नव्हती.
हा अग तेच तर प्रॉब्लेम आहे म्हणजे आपण सोप्या पद्धतीने काहीतरी करायला जातोय पण त्याची चव आपण विसरत. चालल हे लोकांना जाणवतच नाही तेच ते जाणवायला पाहिजे तेच म्हंटलं म्हणजे कस आता मी खूप कस. करेन म्हणजे फळांमुळे तर आपल्याला जीवन सत्वून मिळतय. ते बरोबर आहे. काय बघ नाही असं अस करणार होतो म्हणजे दोन तीन सफरचंद शिल्लकच आहे केळी वगैरे. आणि दही मुळ तर मला वे वेट घेणला म्हणजे वजन वाढवायला थोडीशी मदत होईल.
पण दहीले आंबट घालू नकोस काय कर दही फेटून घाल पूर्ण क्रिमीपणा बनव त्याचा असं एकदम फेटायचं जास्त त्याकड बिटर मशीन असली तर उत्तमच आहे. नसेल तर ते आपण अंड्याच्या प करता व वापरते म ते क ते म चमचा गहेचा त्याना पूर्ण दहीला फेटायचं जोपर्यंत पेटायच जोपर्यंत त्याला क्रिमी स्ट्रेक्चर ट्रेक्चर येत नाही तोपर्यंत ज्याची क्रीम बनत नाही तोपर्यंत फेटायचं आणि ते तू सॅलेड मधे घाल एक नंबर लागल तुला तुला क वाटणारच नाही की तू दही घटल्यास आणि थोडस आंबट कमी ठेव दह्याच
हा म्हणजे जेवढा आपण फेटेल तेवढं आंबट पणा कमी येतोय
तसं काय नाही ग म्हणजे आता तू दहीघाट घातलीस ते आकं दही कसं गोळ्या गोळ्यामध्ये असते माहितीय काय आणि त्याला वास पण येतोय तस क्रिम टेक्स्चर येऊन का नाही जरा गोडवा येतय ग त्यामध्ये
बर बर समजले गे मग तेच एक दोन तीन फळं बनना म्हणजे केळी वगैरे आहेत शिल्लक थोडस तिथं बारीक बारीक म्हणजे चिरून घेतो आणि थोड तर मग चटपटीसाठीठी मसाला वगैरे ऍड करतो म्हणजे असं जास्त नाही थोडस थोडस तिखट तरी लाायला पाहिजे जास्त गोड गोड नको ग आणि साखर तर काय घेत नाही कारण साखर माहितीच तुला मधुमेन्याचं म्हणजे शुगरचं प्रमाण वाढत चाललंय ते आणि धोका नको जास्त ते सगळं एकजीव करून ते तू जसं म्हणलीस ना तस ते दही सगळं पूर्ण फेटून घेतो मग एका बाउलमध्येध्ये ते सगळं घालतो आणि थोडस मग आता फिटनेस साठी काय करू गुळ पावडर वगैरे शिल्लक आहे काय बघतो म
डाळिंब वगैरे घाल पेरू घाल
अ पेरू तर काय नाहीये डाळिंबर आहे ते घालते मग
फूल वाटल ते अगं नाही त्याला खायला पण मजा येईल
हा दिसायला पण छान दिसत असं करून मग खाऊून टाकत आता काय ऑप्शनच नाही आणि मग बघू मग उद्या परवाचं काय होतंय जर काय वाटलं तर मी तुला कॉल करते
हो हो चालेल
चल खां ठेऊ काय मग हो ब